हॅलो,, हा बोला ताई
बोला ना,,, आपण
रेंज मध्ये या तुम्ही थोडस आवाज ब्रेक होतोय हॅलो रेंज चा प्रॉब्लेम आहे वाटतं, तुमच्याकडे नाऽ हा असं आहे ना, ना तुटक,, तुटक आवाज येतोय ब्रेक होत मध्येऽऽ
एक मिनिटं, एक मिनिट, होल्ड करा. हा बोलाआता, आता नाही येणार.
हा आता आला बघा स्पष्ट हा, हा, बर काय म्हणता मग मी तूती,, मुलाऽऽ शाळेत जात तुमचे, मुलं शाळेत जातं तुमची,,, हॅलो
झालेलं,,, माझं लग्न नाही झालेलंअजऽषऽ
अच्छा, अच्छा, अच्छा, अच्छ, अच्छा अच्छा ठीक आहे, ठीक, मला वाटल मुलं य का काय तुमच्या कारण आम्ही दोन तीन जणीऽऽ काल मुललां विषय घेतला, ना ह विचार, ऽ
ह, नाही,, नाही अ नाही, झाल त्याच्यामूळ मूलांचा विषय हा नाही.
हा्,, जॉब करता म तुम्ही.
हो, हो जॉब ब
ह हा काय जॉब म्हटला,, का बाई म्हटलं का सकाळी उठा,, आवरा, जा, सगळी आपल्या बाई माणसाची कसरत राहतेच सकाळपासून, मीऽ
ते तर हाय काम करून ऑफिसला यावं लागत कधी कधी
हा
ऑफिसला यावच लागत आपण कामाविषयीच बोलू आता
मी पण जॉब करते मी पण सकाळी मुलं दोन माझे आणि मला सकाळी साडे म्हणजे नऊ वाजता जावा लागत ड्युटीला अंगनवाडीत सेविकाय मी जेपर्यंत हो सकळी आवरायच हो हो छोटे मुलंय माझ्याकड हो शून्य तीन ते सहाचे मुलं माझ्याकड येता शाळेमध्ये छान वाटत त्यांच्यामध्ये जाऊन मस्त आणि आजकालची मुलं इतके हुशारय ना म्हणजे त्यांला काही सांगावंच लागत नाही खूप हुशार मुलय सकाळी मस्त आल्यानंतर मस्त फुल प्रत्येक मुलगा फुल घेऊन येतो एक मुलगी तिला जर फुल नाही ना भेटलं ती फुल आपलं रुईचं झाड आहे ना रुईचं झाड रुईच्या झाडाचं फुल तोडून आणते बाब पण आणतीच
हा कुठलं का होई ना पण फुल देतातच
असे एवढी फुलं रोजची हो
हम्म प मग ते काम करायला तिचं आणि तिचं काम करायला तुम्हाला आवडतही असेल कारण तेवढं सुंदर मुलं
हो खूप छान म्हणजे आहे ना सकळी आपल्याला असं नव आजलंय का असं वाट कधी जाऊ मग मुलं येता का आल्या आल्या मस्त मुल लगेच मुलांना सांगा स्वतःहून गुड मॉर्निंग टीचर फुल देता म्हणजे कि छान वाटत ना ते अ म्हणजे आपल्या वेळे समजा आमच्या वेळेस तर काही एवढं म्हणजे समज पण नहती ना आताच्या तीन वर्षाचे मुले इतके हुशार ना मला काही सांगाव लागत नाही
बरोबर आहे मुलंच हुशार झालंय व कस झालंय ना अपडेट झालेलेय लोक आता मुलं पण आता जन्माला येताना अपडेट होऊनच येतात प्रवाहा बरोबर चालायचं काम
कम करता
बरोबर आहे कि नाही आणि पाहिजे तसही पाहिजे
तसही पाहिजे आता डिजिटल झालंय जगच डिजी टल झालय त्यामुळे मुलही बाहेर मागरा ना एवढ आहे का मुलांच कस असतं आणि मुलांचं एक असत सकाळ म्हणजे आई काय सांगितलं मग घरी येऊन सांगणार का आमची मम्मी अशी म्हंटली तशी म्हंटली एखांदे काही वेळेस टीचरला पण काही बोलली तरी मुलं मग ते सांगता मम्मी अशी बोलली मम्मी तशी बोलली ह आम्हाला तर असं म्हणजे काही शब्द जपून वापरावा लागत कसं मुलं पण घरी जाऊन सांगाता
आता काम करायला गेलं म्हंटल्यानंतर सगळ्या गोष्टीं आपल्याला माहिती असणं पण गरजेचंचय आता कसं आम्हाला ऑफिसला येऊन का करावा लागत तर आम्हाला संगणका विषय माहिती पाहिजे महत्त्वाचं आहे कारण आमची काम संगणकावर चालतात बरोबर आह ना मुला आआआ मुलांच्या याच्यामध्ये तुम्ही राहता तुम्हाला माहिती असेल कि मुलांशी कसं बोलायचं काय बोलायचं, कुठे काय वागयच, समत कारण की थोड.. आपला अनुकरण मुलांनी केलं म्हणजे ज काही चुकीचं झालं? मुलांना तेच आत्मसात होतं बरोबर आहे, की नाही मग आपलं काम करताना आपण तकं, प्रमाणण गरजेच असत, जस की ऑफीस जाणाऱ्यांना लागत काय? संगणक..
हो स ह
कार्यालयात बसून तुम्ही किती वेळ काम करा. पण तुमचं काम प्रामाणिक अस,
हो वाचलं पाहिजे. अस अस असत तिथे जाऊन मस्त सगळं गरजेचं झालंय. हो आता काहीच म्हणजे असं, कोणतं काम आणि आता ते म्हणजे, सगळ्या गोष्टी पाहिजेच आहे अवेलेबलच पाहिजे. हे आता आमच्याकड पण अजून तर नाही, '' कम्प्युटर''पण आम्हाला शासनाने मोबाईल दिले सर्व काम मोबाईलवरर म्हणजे सकाळी ''अंगणवाडी'' उघडाय पाून तर सगळ काम मुलांच्या हजेरी.. वगैरे मुलांचा खेळायचा ऍक्टिव, शे सग फोटो आहार, नाशत्याचा फोटो सगळं आम्हाला ऑनलाईन कराव लागतं. तर घरी येईपर्यंत पूर्ण काम ऑनलाईन कराव लागतं. अस हम् छान वाटत मुलांशी पण खेळणी राती मुलां मु टीचर तुम्ही पण खेळा आमच्या बरोबर, वा आपल्याला खेळायला छान वाटत. त्याच्यासोबत आपण पण आपलं एन्जॉय करून घेयच
कामाचा भाग आहे. शेवट
हो त्याच्या व छान वाटत ते,
हम, तस दुसरं काही काम करत राहि जास्तच मला, ते आवडतं घराचं कामकाज 'घरातलं काम का असे' ना पण काम करण्यामध्ये रस्ते,
हो आणि लेडीज... म्हटल्यानंतर तिला सगळंच बघावं लागतं ना हो? सकाळी, उठल्यापासून.. तर दुपारी म्हणजे ती लाख नाही दोनही लाख रुपये कमव त्याच्याशी घेणं नाही. ति ना घरातलं सगळं आवरून जायलाच, पाहिजे तीन करायलाच पाजे, म्हण त बसलेले राहली तरी संध्याकाळच्या भाजीचा विचार तिच्या डोक्यामध्ये खेळत राहतो. संध्याकाळी मी काय बाजी करू? अस! एवढं लेडीजच रेंजर काम राहत. पण मग ती करिल तिला ते देवा निव, त्यानच दिले सगळत करण्याच हम्म! त्याच्यामुळे मग एकदम छान! त्याल, ते आता मुलांना कस मुलांचा आता मोबाईल टीव्या आल्यामुळे त्यांचे बालपंत पूर्ण, जस आपल्या वेळेस बालपण होतं, आताच्या मुलांना तसं बालपणच नाही. म्हणजे ते खेळ नाही, काही नाही, निसत ते मोबाईल टी व्ही.. अ... त्याच्यामुळेते एकदम
मानस आपल्या विषयी काम.. का मुलांचा नाही आहे.
नाही नाही, ये बाल पण अवश्य चा मुलांच चालू आहे, ना अस
आपला काम करच
नाही नाही, बालपण न ते आहे. ना त्याच्यात ताय
तस नाही. ओ पण आपण बोलू तर नाही विशेष काम फार घेतलेलं असत्यात त्या आपण कामाविषयी बोलू आपलं काम कसं असलं पाहिजे तसं हम्म त्याच्या म तस राहत घर घरी काम करणं गरजेचं ऑफिसला ही काम करणार गरजेचं
दोन्ही काम करणार गरजेचं ओ हे तर आहेच कामा कामाशिवायने सकाळी आवरा तिथं जा करा ते सगळं तिकडन आल्यावर बघा सगळे कामाची चिबाग घरात हाय
विकम नायच
अम हम्म
काम नाही केल तर कसं व्हायचं
अम कामाच असत आणि आपण कामाचच म्हणजे कुठल्या क्षेत्रामध्ये कामा कामच च मोबादला देत त्यामुळे ते पण कामच बगता ना. अन स
येत नाय.
आ.
काम नाही केलं तर मग येवढं बोलण बी पण ऐकायला मिळत.
ओ हो. आम्ही जेव्हा आमचं. अ शाळे व्यतिरिक्त आम्हाला ए काम जे नेमून दिलेले असताना. के अ एक ते म्हणजे मुलं गेल्यानंतर कोणते रजिस्टर पूर्ण करायचे काय करायचे. ते कामध्ये जरी काम पूर्ण नसलं तर आमच्या ज्या सोब सुपरवैझर असता ते आम्हाला बोलता तुम्ही आज केलं नाही ते काम केलं नाहीज. सगळे तिकड म्हणजे एवढा दिवस का ऐकून आपल्या
तगडंम् तगडं.
असं. त्याच का?
हम्म.
हम.
आम्हा आमच्याकडे पण तसच आहे की काम करन महत्वाच पडत.
हो मग सर्वक्षेत्र तेचे हाय ना अस नाही की तर मग मी हा हा तो काम करतो म्हणून नाही तसं नाही प्रत्येक क्षेत्रामध्ये तेच असतय.
ह.
हम्म. आवाज येतोय का मला हा येतोय हा तुमचा ना अस कधी कधी मधी मधी ब्रेक कोण जात ना.
नाही नाही फोन आला होता माझा याच्यावर मग कट केला पण
आत सर.
हम.
आता कामावरच.
कामावरच हे ना. कामावरच असत हम्म आमच काम असच असत दिवसभर आठ तास करा आात आात करा.
आमची पाच तास ड्युटी राह आमची पाच तास राहते ड्युटी सकाळी नऊ ते अडीच तीन तीन वाजेपर्यंत थांबवच लागत जर कोणी आलं आधिकारी वगैर मग पाचवा वाजून जात.
हम्म बरोबर आहे.
दहा मिनटं झाले ना.
चालेल आपला टाइम पण झालाता ठेवऊ ना. हम्